हो येतोय की. कस काय मॅडम आमच्या आठवन आली तुम्हाला?
अगं नाही काय नाही सकाळ सकाळी म्हणजे बसले होते असच निवांत मग तू पण म्हणजे बघूया म्हंटलं काय करतेस, काय चाललय, तुझं दैनंदिन जीवन, रुटीन हे ते.
अगं मी आज सकाळी कितीला उठले माहितय साडेपाच चार चारचा गजर होता माझा. चार तास हो आणि उठले आणि गजर बंध केलाय आणि झोपल्या आणि साडे पाच ला जाग साडे पाच ला मडटेशन योगा स्ट्रेचिंग केलं आणि आवरलं आता माझ मा नाश्ता करत बसलेले
हा काय नाही अग निवांत माझं तर काय टाइम लेट जायच आहे मध्येच जरा जिमला वगैरे जात होते त्यावेळी थोडंस उठत होते लवकर पाच वाजता वगरे पण आ तस काय नाही सात वाजता उठून मग असं सहजव बसलेलं आहे मग काय काम वगैरे पण नव्हतं आज थोडी जॉबला सुट्टी पण घ्यायची म्हटलं म्हणजे बघ ना रोज- रोज ते- ते उठायचं
होय बघ की काय करायचं
करायचं वगैरे परत जॉब ला जायचं त कंटाळे ला असणार यायचं
ते
कणटाळवाणं वगैरे सगळं असते गं मग त्यामुळे म्हंटलं आ घ्यावं असं मग तुझं काय वेगळा काय आज रुटीन वगैरे?
अगं माझं वेगळ्या रुटीनने मला तुला बर झालं कॉल केली मी तुला कॉल करणारच होते आवरल्यावर मला एक तुला गोष्ट शेअर करायची ते म्हणजे मला तुझं ओपिनियन पण जाणून घ्यायचं होतं म्हणजे तुझं काय मत आहे त्याच्यावर काय झालं माहितय काय आता एक दोन मी आधीपासूनच मिळे म्हणजे ह्या महिन्यापासूनच मेडिटेशन चालू केलं करायला आणि तु हा माझं वजन पण वाढले नाही माझं वजन आधी पन्ना स्वत आता साठ झाली दहा किलोचा गॅप मी कस आधी सायकल हो मी कस सायकल जात ना आधी त्यामुळे मला जिमची म्हण किंवा व्यायामाची काही गरजच नव्हती इथून सहा किलोमीटर जायचं परत सात- सात किलोमीटर परत यायचं बारा तेरा किलोमीटर माझं सायकल चालवून व्हायचं आणि त्यामुळे मला व्यायामाची गरज नव्हती आणि नंतर -नंतर काय झालं की मी सायकल्स बंद केली आता एक तीन चार वर्ष तर मी सायकल चालवलीच नाहीये बघ तुला खरं सांगायचं म्हणजे आणि बस न जा हे न जात इकडच बाहेर खात हे खा ते खा माझ्या शरीरावर खूप परीनाम झाला मला म्हणजे बॉडी माझी स्थूल झाल्या सोड बघताना पण आरश्याात मला माझं मलाच कसत अरे गोलूमोलू छान दिसत ते पण मला नाही ठीक वाटयत मेंटेनच भारी वाटते ना आपण आता मुली म्हटल्यावर तेवढं दुसऱ्या पोरींना बघून हे वाटतेच की आपले बघत झाले आणि थोडस फॅट पण वाढले गं
नाही स्वतःला पण व्यवस्थित ठेवलं तरच आपण स्वतःला आरशात बघितले की स्वःकडे बघून आनंद
हा आनंद व्हायला पाहिजे आणि आधी माझ्याकडे ती होत आरोग्य मला वाटत होतं की पोरी म्हणजे मला असं माझ्या बॉडीबद्दल काय वाटत नव्हतं सोड म्हणजे मी मेंटेन हाय किंवा काय मला दुसऱ्या मुली म्हणायच्या हा तू फिट आहेस तुला काही गरज नाही य पण मला आता कळताय मी त्यावेळेस फिट होते आणि नाहीये मग काय विषय झालाय तुला सांगते म म्हटलं आता परत क्लास ला वगैरे जाऊया आपण सायकलन आणि मग आता मी हा विचार करते अगं आता चालू कर करायच परत सायकल न पण मला थोडा त्रास होणारच बरोबर आहे मग मी चालू करू काय नको हो आता जिम लावायचं म्हटलं तर हजार दोन हजार जाणार आणि तेवढं मला घालवायचें नाही यत बाई आता तिथे जाऊन काय सायकलच चालवायचे तेच जर माझ सायकल चालवली तर थोड त्रास होइल सोड पण तुला काय वाट ते काय करू आणि त्यात माझ्या एक्झाम पण आल्यात
हा मग बघ तू जसं म्हणतीस तस जिमला जर गेलीस तर तिथं पण तेच करायचं असतय कारण मी
हो हा होय मी न तेन म्हणल तु जीम केल्यास तू जरा मला व्यवस्थित ते सांग तिथं नेमकं काय कसं किंवा तुला काय वाटत आता मी जेवढं बोललो त्याच्यावर
अगं मेन म्हणजे तुला एक सांगू काय जीम मध्ये गेल्यावर क नाही आपण जे घरी करतोय आता मला पुश अप्स वगैरे करायला लागत होतं नाॅर्मली आपण ते घरात देखील करु शकतोय तिथं जाऊन डंबेल्स वैगैरे उचलायचं मग घरात आपण एक कळशी पाळण्याची उचलतोयच ना डबा उचलतोयस ना पिठाचा अग तेच सगळं तिथ असतय पण फक्त त्याला मॉडर्न नावं असतात त्याच्यापेक्षा त तिथं पैसे इन्व्हेस्ट करण्यापेक्षा चांगला आहे एखाद्या वेळेस पण ते कोणाला ज्यांना वेळ आहे ज्यांच्याकडे पैसा आहे ज्यांना खरच म्हणजे तिथं जायलाच पाहिजे घरी काय घरी बसूनच असतात ज्यांच्या हातात काम वगैरे नसतात आणि माझ्या मते तू घर काम - मला म्हणजे खूप मदत करतेस असं मला तरी वाटतय त्यामुळं तुला तर वेळ नसणारच आहे कारण दिवसभर तुझं जे बिझी से -शेड्यूल आहे ते मला माहिती
आणि आता तुला माहित आहे मी लायब्ररीत असतोय बसून असतोय टायपिंगच्या क्लासमध्ये पण बसून त्यामुळं माझ्या शरीराला इतकी असं म्हणजे हालचाल जास्त नाहीये बसायचीच तेवढच पण सायकल चालवल्यामुळे पूर्ण बॉडीचा व्यायाम होतोय ना
होय तू म्हणजे बघ तूच बोललीस ना पहिला की तू सायकल वरून जात होतीस म्हणून त्यावेळी तू बरोबर होतीस मेनटेनमध्ये होतीस पण सायकल बंद केल्यापासून तुझ्यामध्ये तो फरक
अगं फारच वजन वाढल माझं अचानक
हा मग ते तुला स्वतःलाच जाणवतय तर मग तु सायकलच ऑप्शन म्हणजे पर्याय निवड
अगं मला काय भीती वाटतेय सांग म्हणजे लोक हसतील काय हा प आता सायक अजून पण सायकल न जात ते असं तसं बोलतील काय असं असं मनाला वाटतय
जगाचा विचार करू नकोस तू जग तुला तू सक्सेस होऊ पर्यंत तुला नावच ठेवणार पण ज्यावेळी तू सक्सेसफुल बनशील त्यावेळी तुझा जय जयकार करायला तुझ्या घरापर्यंत येतील हे वाक्य लक्षात ठेव जग फक्त नाव ठेवायलाच असतय ती कुठं चालली ती कुठं आली इकडून का आली ही सायकल वरूनच गेली ही त्याच्या गाडीवरूनच गेली
हा हे बरोबर तू बोललीस
शेजारी हेच्यासाठीच असतात एक गोष्ट लक्षात ठेव कायम आपण जोपर्यंत सक्सेस होत नाही तोपर्यंत आपण कशाची लाज बाळगायची नाही मग तू सायकलवरून जा अगं तु सायकलवरून जायला लाजा लागल्यास तूला माहित हाय शह घरातले जी मोठी मोठी लोक असत्यात सकाळ सकाळी सायकलिंगच करतात
सायकलिंगचा प्रश्न म्हणजे तस नाही आता मी खेड्यामध्ये लोक काय म्हणणार इतक्या दिवस गाडीवरून गेली आली आणि हात करून तेन गेली आणि आता परत होती तस सायकल न याल्या आणि चाल्या
ह हा मग म्हणू दे ना ते त्यांच्या तोंडां बोलतात तुला थोडी ना येऊन त्यांनी टोचायला लागलं तुला काय झालं काय तसं नाही ना ते बोलले मग मनाला लावून घ्यायच नाही तू मनाला लावून घेतेस त्यामुळे तुला त्याचा त्रास होतोय लोक आहेत बोलणार आता आपण पण एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतोयस ना निगेटिव पण एखादी व्यक्ती आता बघ तुला माहित आहे सावित्रीबाई फुले तुला तर माहितच असतील तर त्या शाळत पहिल्या स्वतः शिकल्यात आणि त्या ज्या ज्या वेळी शाळा शिकत होत्या म्हणजे शिक्षण घेत होत्या त्यावेळी लोकांनी त्यांनी किती बोलले असतील त्या काळात आपण तर ह्या एकविसाव्या शकतात त्यांना किती लोक बोलले असतील आता विचार कर बघू जरा तरी पण त्या स्वतः शिकल्या म्ह लोक बाकीच्या मुलींना देखील त्यांनी शिकवलं.
हो त्यांनी जर त्यांनी तसा विचार केला असत तर आज आपण बाहेर पडू शकलो नसतो. किंवा तू आणि मी असा आता कॉलवर बोलूच शकलो नसतो
ते तर का एक स्त्री असून एवढं करू शकतात मग आपण का नाही मग आपण कोण आहे आपण पण स्त्रीच आहे ना आता तू बघ स्त्रिया आता कुठल्या कुठल्या क्षेत्रात आहेत डॉक्टर घरकाम सोडून बाकी सगळीकड म्हणजे घरकाम देखील करत करत फूलमूल बाकी सगळं घरातलं सांभाळ सांभाळ स्त्रिया बाहेरच्या क्षेत्रात चांगली अ म्हणजे कामगिरी करत आहेत आजकाल आगर चंद्रावर पो कीणाऱ्या वगैरे सगळ्या ज्या सगळ्या ठिकाण्या आहेत ती पहिला महिलाच आहेत कुठं पुरुाचं नाव ऐकल्याच काय? होता नाही. त्यामुळे तू तयारी कर तू जा लोकांना घाबरू नकोस तुला घरातले सपोर्ट करतात ना
हा
हा तू स्वतः तयार आहेस.
हो मी तयार आहे पण कस आता माझी सायकल जरा खराब त्या से खराब म्हणजे ठेवून ठेवूनच झाल्या मग त्याला माझं आज काय प्लॅनिंग होतं आ त्याला बाहर काढायचं. स्वच्छ धुवायची त्याला वा हवाच मारय आणि कुठल्या तर लहान पोरगयाला पळवायला द्यायची बाबा पडून आण सायकल. आणि थोड्या वेळ नंतर आपण पण पव्याच म्हणजे प्रत्य आपल्या तीन चार वर्षां सायकल हातात घेते पण ती फिलिंग मला वाटते भारी असणार ग कारण ती माझी सायकल मी त्याच्यासोबत ल म्हणजे लेपरल्या बाई
अगं सायकल क आपली आपलं वाहन. वा तू सायकल निवडलीस म्हणजे बघ ना त्याला ना पेट्रोलची गरज आहे ना डझ कुठल्या एक धनाची तू इझिली ते घेऊन जाऊ शकतीस थोडंफार काय तुला त्रास होईल.
अग पहिला थोडा एक आठवडाभर त्रास होईल नंतर काय वाटणार नाही कारण मी किती वर्ष सायकल चालावल आहे माहित आहेत काय सात ते आठ जवड़ जवड़ नउ दहा वर्ष चालवले मी
अगं तुला माहिती आहे कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना आपल्याला पहिल्या त्रास होतोय. मग तो जॉब असू दे बिझनेस असू दे तुझं शिक्षण असू दे किंवा घर
हा पहिलं पाऊल उचलताना जड जातय.
जे लहान मुलांना बघ लहान मुलं ज्यावेळी पहिले पाऊल टाकत. आता त्यावेळी ते लग बगतच असतात पण ते ट्राय करतात का नाही प्रयत्न तू करतात शेवटी ते पळायला. तस का नाही आपण पण त विचार करायचा ना कोणती पण गोष्ट पहिल्या करताना त्याचा त्रास होतोय आता एकदम जवळचं उदाहरण म्हणजे घरातली कामच बघ. आपल्याला जेवण बनवताना थोडस कधीतरी भासतंय चटका बस. ते पण त्यानंतर आपण तस तू पण ट्राय कर म्हणजे प्रयत्न कर तू जस म्हटलीस तस त कोणाला देतो म्हटलास लहान मुलाना त्याना पण दे फिरवा म्हणज जेणे करुन वेघ घिन साय खूप दिवस होती ना त्यानंतर तू चालव बघ जाऊन तुला थोडा त्रास होईल पंधरा दिवस वगैरे पाय दुख तु ते लावून मालिश वगैरे कर पण थोडा त्रास
म्हणजे अग काय झालं तुला सांगू काय म्हणजे माझ. आता मी लायब्ररीची माझे वीस तारखेपर्यंत म्हणजे सबस्क्रिप्शन संपणार आहे माझं. मग वीस तारीख आता जवळ चाली ना मग माझ फक्त टायपिंगचा क्लास आहे तिच एग्जाम जुलैला आहे आणि मी म्हणजे आता माझा हायकोर्चा रिझल्ट पण लागायच सोडण त्या पण स्किल वगैरह चालूय सगळ मग फक्त मी परत फोकस कर अस माझ्या घरच्यांना वाटतय की हा तू तिथंच कर आणि एकदा का स्किल वगैरे काय? दहा दिवसात क् त प्र फोकस्कर म्हणजे तू मी जर आठ वाजता जरी गेलो तर दहापर्यंत घरी येतोय मी दहा त झोपलं तर दुपारी आणि संध्याकाळी करू शकतोय कारण क्लास तर माझा एकच तास आहे ग मग काय हो असं वाटलं
हे बघ तुझं आता सगळं जवळच आलंय म्हणजे हे बघ आठ आठ दिवसांवर राहिले फक्त तर त्याच्याकडे तू फोकस कर मग
लायब्ररी सोडतो मग आणि परत जॉईन करता य त्याच की लायब्ररी मु कायले मला दिवसग नाही
बरोबर आहे बघ तुला घरातले तर सगळेर सगळे सगळ्यांच्या घरातलेही कधी कोणाला वाट चात त घ अ एकदा विचार म्हणजे काय बोलतात बघ म निर्णय घेत
त्यांनी मी काय म्हणतात तुला जसं वाटतं तसं कर
हा मग ठीक आहे विचार कर थोडासा तू तुझी बौद्धिक क्षमता चांगली आहे मला माहितीये मी फक्त माझं मत दिलं तुला मग बघ काय करतेस तू
हो होय मी बरोबर निर्णय घेन सोड तुझ्या आता माहि म्हणजे तुझ्या मतानुसार मला एका शेअर करायच होत जे मी तू या सोबत बोललोय आता बघूया यो निर्य ेतो मी आणि परत कॉल करतो तुला काय वाटलं तर हा
ठीक आहे ठीक आहे चालेल हो बाय ठे
ह